हॅलो हो ऐकू येतोय येतोय बोला
हो काय करताय
काय नाही आता आपलं आवरण चालू आहे आज जरा कार्यक्रम आहे त्याचंच तयारी चालू झाली अहं ह ह
करा मग
आम्ही मा माझा ग्रुप आहे ना हेचा अ डोहाळ जेवण मंगळा गौरी वगैरे कर तो ना आम्ही तर आज वारीचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी एकादशीची आण ह्याची येता आम्ही वारीत
हा लई झालीत कार्यक्रम पण इकडं अच्छा
आ हा
मग वेळ काय असेल त्याचा
आ
वेळ काय असेल
अ वेळ आता आमचं आम म्हणजे आम्ही दोन ग्रुप मिळून करणार आहे ना तर आम्ही दुपारी दोनची वेळ आहे पण आम्हाला तिथे एक वाजताच जावं लागत
अच्छा स
हा मग ते म. अ. म्हणजे आधी सगळी तयारी ब घायची तिथे काय सोय आहे ते बघायची आणि परत आपण आपल्या मै ट्रेनिंगला वगैरें मेसेज वगैरें करूंन आपल्याला बवावं लागतं नां नाहीं म्हटलं तरी आपले ग्रुप हे होती नां ऍड होती नां ती हं
कायं करतांतथे कायं करतांत नेमकं
आम्हीं सादरीकरणं म्हणजे आम्हीं नृत्यं प्रकांर सादरं करूंन आम्हीं सादरीकरणं करतो आम्हीं डोह्यां जेवणं बारसं वगैरेंच पणं तसंच करतो
हो कां आणि मंग ग्रुप ग्रुप चे मेंबर असतांत कां बाहेरचे
नाहीं आमचां ग्रुप ठरलेला आहे नां तो आमचां ग्रुप आहे नाहीं त्यां ग्रुप मेंबर असतांत आम्हीं म्हणजे कारणं आंधी आम्हीं प्रॅक्टिस करतो ते बसवतो सगळं
सगळं
आणि मंग बघण्यांसाठी बाहेरचे पणं मेंबर्स असतांत
हां हां
तुम्हीं तुम्हीं राहांयला कुंठे आहे
आम्हीं कां धुंळ्यांला
अरे
अरे बापरे रे मं आम्हीं संभाजीनगर मध्यें राहते
हां अं
आंता कार्यक्रम कुंणी आल्याला ठेवां म्हणजे तुम्हांला पाहांयला मिळेल हो कां चॅनल वगैरें कां तुमचं कांहीं
अं माझं युंट्यूब चॅनल आहे
हो अच्छा मंग तिथे टांकशाल कां तुम्हीं
हो हो प्रेरणा ग्रुप म्हणूंन आहे माझां तुम्हीं तिथे यांयाचा केलां नां ओपन केलां नां की येऊंन जाईल तेव्हां माझे नांव म्हणजे माझ्यां नांवाने पणं आहे
कल्पिता महांजन म्हणूंन कां
नाहीं त्यांच्यात वैशाली महांजन आहे हां मं हां माझं कागदोपत्रंही कल्पित आहे आणि मंग मी वैशाली महांजन नांवाने ग्रुपचं हे करते कार्यक्रम हां
हां हां बरोबर
हां हां
मंग ग्रुप मध्यें तुम्हीं असे मेंबर किती असतील तरी
आमचा आमच्या ग्रुपचां मेंबर आहे पंध सोळा आहेतं पणं जसे जसं अवलेबल असतील नां तसां आम्हीं कार्यक्रम करतो
कार्यक्रम अच्छा
हां
हां
म्हणजे आंता कांहीं अं नाहीं संभाजीनगर मधंले कलांकार मलां संभाजीनगर मध्येचं घ्यावे लागतांत नां कारणं कसं जसं अव्लेबल असेल तसं घ्यावं लागतं नां आणि
बरोबर असं म्हणजे वेळेनुसांर सगळ्यांना दुरूंन यांयला आपणं
आणि आंता मंगळागौरूच्यां प्रॅक्टिस वगैरें रोजच्यां असतांत त्यांच्यामुळे मंग रोजं येणारं आहे प्रॅक्टिसला रोजं येणारे
हे झालं पाहिजे नां हो नां हो नां
हां हां त्यांच्यामुळे मलां म्ह आप म ग्रुपमध्ये एकदा लोकलच्याच कराव्या लागतात. घ्याव्या लागतात.
ते नेमकं काय भेटत ब अस सोशल मीडियामध्ये टाकतात का?
सोशल मीडियामध्ये नाही टाकत आम्ही काय आम्ही म्हणजे सोशल मीडियामध्ये तर करतोच करतो पण आम्ही मानधन घेतो ना. कार्यक्रमाचं.
हा हा हा
आम्ही ग्रुप आम्ही सादरीकरण करतो ना त्याचं मानधन घेतो. राहुल गांधींसह विरोधी पक्षांचे खासदार काळे कपडे घालून संसदेत म्हणजे आता दा आपण सिरियल मध्ये वगैरे मंगळागौरी वगैरे दाख वत नाहीत का.
हो हो हो
हा किं म कार्यक्रम आहे एखाद्या सिरियलमध्ये आणि त्याच्या पाठीमागे कोणी म कार्य क्रम करताहेत किंवा त्यासाठी कुठल्या ग्रुपला बोलवलय वगैरे तस आमचा ग्रुप हे.
हा बर म्हणजे तुम्ही तिथे एक कलाकार म्हणून अस. हा कलाकार म्हणून आम्ही सादरीकरण करतो. हा हा चांगलंय मग तुमचं तुमचं ग्रुप वगैरे
हो हो पण हे कसं हे सिझनेबल आहे ना आपल्याला काहीतरी उद्योग केलाच पाहिजे. हे सीज म्हणजे कस असला कार्यक्रम असला नसला कार्यक्रम तर बसा नुसतं.
हा ह हा हा बरोबर आता म्हणजे डोहाळे जेवण वगैरेे कीर्तन वगैरे पण कमी हे.
अ नाही सीझन नाहीये पण तो कार्यक्रम आता किती ग्रुप आहेत ना आपल्यालाच कार्यक्रम सगळे येतील असं थोडी हे.
हा बरोबर
प्रत्येकाची चॉईस असते, प्रत्येकाचे संबंध असतात त्यानुसार मग ते सगळे करतात. ना आणि मग प्रत्येक जण आपल्यालाच थोडी कार्यक्रम देतील ना. म आता महिन्यातून एखादा कार्यक्रम असेल तर महिनाभर काय करायचं. असं असतं ना ते
तुम्हाला किती दिवस अगोदर करावी लागते.
आता बसलेला कार्यक्रम असेल ना तर एक दिवस दोन दिवस चालते. पण मंगळागौरीच कस असत ते सिजनेबल अस मंगळा म्हणजे फक्त श्रावणातच असते ना तर मग त्याच मंगळागौरीच मग आम्हाला महिना बर आदी सगळे महिना बर आदी करतात आम्ही पंधरा एक दिवस आधी करतो प्रॅक्टिस
हा हा
कारण आमचा खूप वर्षापासूनचा आहे ना ग्रुप हम्म हो हो हो हो ते तर हो हो हो म्हणून तर मग मी मी मेसेज पण करताना सगळ्यांना किंवा फोन करताना सगळ्यांना सांगते मी या वेळेत फ्री आहे मी या वेळेत नाहीये आपण स्पष्ट ष्ट सांगितले बर ना कदाित विषय खप गरज वातावरण आपण बघतो दितश प्रकारे विद्यार्थी मोठ्या हो हो प्रश्नच नाही आणि नुसतं कार्यक्रम करून कसं चालेल घरात पण बघावंच लागतं ना सगळं शेवटी सगळं घरच बघून सगळ सगळं मॅनेज ून सगळ करून जाव लागत किती म्हणजे कोणी कुठेही असो जॉबला असो किंवा का असो घरातलं सगळं आून सगळ बघून ते करूनच जावं लागत
हो मग आता आहे बघा आपण न कितीण म्हणजे मोठी पोचला असू नोकरीमध्ये पण घरी आल्यावर आपलं घरचच स्वयंपाक भांडे धुणे ते तर करणीच आहे आणि बायच्या जातीला करणच हाय
अ बाईच आता म्हणजे आजकालने त्या पण पुरुष काम होते म्हणजे मदत करतात खूप खूप ठिकाणी खूप लोक म्हणजे बरोबरी न काम करतात आमच्याच घरी उदाहरणार्थ मग पुष्कळ जण काम करत तो आपण आं म्हणूनय हा कारण बाहेर नोकरी करतात ना सगळ्या तर करतात मदत पण तरी सुद्धा मॅनेज आपल्यालाच करावं लागतं हे मात्र बरोबर आहे
ते तर आहेयच आता काय करशल मग
ह करावं आपल्याला लागतं बरोबर आहे पण आहे मदत असते सगळ्यांची साथ असते आपल्याला सगळ्यांची साथ असते. ते म्हणून तर आपण सगळं करू शकतो.
मग आपल्याला खात नसली तर आपण नोकरी आणि घर कसकाय बघ ना ब
तेच ना दोन्ही दोन् सांभाळणं शक्यच होत नाही कोणालाच शक्य होत नसतं ते
आणि अजून त्यात मुलं बाळ लहान राहिले तर मग विषय नाही तर
आमच्या ग्रुपमधल्या मुलींच तर इतके प्रॉब्लेम असतात मुलं लहान आहेत म्हणजे माझ्यापेक्षा लहान वयाच्या आहेत ना सगळ्या त्याच्यामुळे मग त्या त्यांना मॅनेज करायचं मुलांना बघायचं जॉब असेल तर जॉब करून यायचं आणि इकडे मॅडम प्रॅक्टिसला कंपल्सरी करतात.
होत आदा ते बघा मॅनेज केलं तर सगळं होत आणि नाही केलं तर काहीच नई होत
हो बघ बघ काय आणि सगळं करून सगळं कर करण्यात तर मजा आहे सगळी
हो ना
ह त्याच्यात त्याच्यातच सगळं आपलं कष्ट ष्ट सगळे मी दिसून येतात आणि कष्टाचं फळ मिळतं.
मग तुमची मंगळागौ वगैरे हे सादर झाली तर मग तुम्ही म्हणजे, तुम्हाला एक वेगळा जागा आहे का दिलेली का सादर करण्यासाठी?
ह, आम आपआपला तो आ आमचा आजचा कार्यक्रम आहे ना, तो प्रोझन मॉलमध्ये आहे. अ मॉलमध्ये अ त्यांचा एक बुधवारी दर बुधवारी एकशे कार्यक्रम असतात, महिलांसाठी. आणि मग त्याच्यात आमचा, आमच्या ग्रुपला बोलवलंय.
ना. म्हणजे मॉल दिला आहे बुआ, म्हणजे मॉलमध्ये बोल
हा, मॉलमध्ये जागा देतात ते. म्हणजे एवढ्या मोठ्या मॉलमध्ये, ते जागा करून देतात आपल्याला. सादरी करण्यासाठी म्हणजे संस्कृती जपायसाठी आपली
हो ना, हो ना.
हा....., पण मग. अशा वेळेस आमं हा, अशा वेळेस आमचं मानधन म्हणजे अगदीच नॉमिनल असतं.
गुलाल असतं. अच्छा, बरोबर. बरा
हम्.
बरं आहे तेवढंच मग.
हो, त्या त्या यांनी तरी आम्ही काहीतरी काहीतरी करत राहतो, काहीतरी डोकं चालत राहतं. आपल्या म
की नॉलेज वगैरे येत राह आता आपल्याला माहिती पडतं.
हो.
हम्म चालेल ताई, तुम्ही करा आता.
हो हो, झालंय का?
झाले का? हो.